हा.
आ झाला का स्वयंपाक?
नाही अजून आताशी चूल पेटवलय.
आताशी चुली वर कर का? नाही अजून मी सुरुवात नाही करिला अजून.
हम्म, हा यंदा शिकू दिवस करते ना. त्याकाळची मग गाय गाय राहत्या मग कर आलेगाव लई रात्री निघाल सकाळी.
आणि गॅस व मग सकाळशी का?
हा.
हम्म चुलीला मग जागा हाय केलीये का?
हा केेलय ना जागा थोडीशी.
मी नाही करीत चुली वघे गॅसवस करीत.
गॅस भेटती नाही आमच्याकडे जास्त ना म चुली वरच कराय लागतय.
हा ब संध्याकाळी राहतय निवांत ना.
हम्म ऐक आज काय भाजी बनवणार आहे मग.
आज ना.
हां.
काय बनवाव.
हा तेच तर रोजचच आहे ते.
रोज रोज भाजीचा काय करणार काय करणार राहतय ना इथ.
हा.
गेट बनवलं तर इकडं दाळ बनवली.
हा.
आता केला होता, सकाळ काय कराय?
हा ना, तेच तर, आता ह्या वेळेस ये ना, भाजीपालाला लई महाग ये.
हां, भाजीपाला महाग अं जास्त घेतलं का, लगच खराब होउन जातय.
हां, जास्त घेता येत नही
हम्म.
सगळं काही घेतलं, तरी तीस रुपये पावशेरच. आणि आपला भाजीपाला निघाला का, मंग भाव नही राहत ना.
हां, मंग नही भाव राहत.
हम्म.
आता काय करती म?
आता मंग सयंपाकालाच, सुरुवात करील आता.
ह्हणं.
हं मंग बोलणं झालं का, मंग करील सयंपाकाला सुरुवात.
आता भाजी, चपाती, भात बणी ते ना.
हां. मी काय, मी सकाळशी करीते, मंग संध्याकाळशी ती दिदी राहते, मग तीच करीते स्वयंपाक.
हां का?
हं, सकाळशी तिला, कॉलेजला जाय लाग तेना, मग सकाळशी सगळं काम मीच घेते आवरून, मं संध्याकाळचा संयंपाक देते तिच्याव.
तुला हाय हाता खाली पोर बाई, काम करू लागायला. ईद माझ त, मलाच कराय लागतं सगळं. हां ना.
मं आता सगळं तुलाच कराय लागल.
हुसळ घातले भिजत.
आं.
मुगाची, म्हणलं आता तीच करायची.
हां, मं शेतात गेलती आज?
हा, शेताकं गेलते ना, मगाशी.
मंग, काय केला जाऊन शेताक?
य भात आवलाय थोडासं ना.
हां.
हम्म, म्हणलं वाळला होता जागजागी, पाणी नव्हतं ना.
हां.
म्हणलं आता काल अन आज, पाणी झालाये. सुधारलंय का नाही, कसं काय नही का, पहायाला गेले. हं, आज दिसतंय जरा बरा.
हम्म.
निळा असं थोडस नही का, सुरा धरल्या सारखा.
म व्हईल चांगला, आता.
हा ना, झाला त, बरा होईल. राबई पिवळं पडल, ति ते पहाव म्हणल.
हां, आमच्याकड तसच झालं.
हम्म हम्म.
पण मग तसच लावून द्याय लागतील कस तरी आता कुठून रा भेटणार आहे ना
हम्म
हाव
तर आम्ही त जास्त शेंद्रीय खत खत वापरत नाय रासायनिक नाय
हम्म
त्याच्यामुळे म्हणला कोणता मारावा, कोणता मारावा नाही
हाव लाईट आली का नाही तुमची अजून
लाईट राहते अजून थोड्या टाइमा होत राहील आणि मग नंत तरुण गेली ना का डायरेक्ट दहाच्या पुढच येते मग हम्म तुमच्यात हाय का
नाहीे आमच्या काही नाहीय मग येईल आमच्या काही पण सात वाजता येईल
ते मोठ्या आईला औषध दिलती ना
हा
तेली पहायला गेले होते म्हणला बरा वाटलं का हम्म त्या माग मध्ये बर आजारी झालत्या परत
हा नाय आता बरे आहेत का मंग
हा आता बरं आहे ना आज गेले होते म्हणून बसल्या बसातच उठून हिंडतेत, फिरतेत
ह
हम्म सतत सैपाक मला होणाराय मणला ना का ला आग लावत्या घरी
हा ना परत म्हणा मला सैपाक कराय लागल
हम्म ते एक बायला दिल त त्यानी बरा वाटलाय
हा ती दुसरी होती तिला ना
हा
हम्म
म तुला वाटला का बर थोडासा
हा मलाही पण बरं वाटलंय
ह ना
हम्म
घ्या मग ते नैका जशी दिल्यात तशी घेत रहाय
हा
माग पडली ग महागच राहतते तिथे जरा
हा महागच राहतेत बरीच लय औषध हेत ना दोन, तीन पर प्रकारची परत त्या गोळ्या तीन परकारच्या
तुमच्या इथं पहाट रेल्वेचा आवाज येत आहे का
हा मग येडून रेल्वे जवळ आहे ना
आवाज आला ना म्हणून म्हण
हा घरा पस हम्म, जवळच आहे मग, गाड्यांचा सारखा आवाज येतोय, रेल्वेचा.
हम्म, तिचा आवाज मोठा राहतय ना.
हा.
लाकडा राहतेत ना तुमच्याकडे जास्त का नाही राहते.
हा मग शेतातच तोडीतोय आम्ही.
म्हटलं आहेत का नाही, चुकून काय ठिकाणी शेनोडी तून इकडून तिकडून लाकड आनाय जातो ना.
हा काहीली नाही आहे, ती पण मग कायंली राहते. शा मग माळा आहे ना.
हम्म.
म्हणज्ये माळामध्ये झाडं आहेत. अशी बाबळीची, बोरी मग तेच तोडीत एक झाड तोडलं का होऊन जातय आमचं.
वर्षभरचा काम.
हा अस स जास्त चुली वने वापर ना फक्त पाणी तापवायलाच.
हम्म, आता.
हा फक्त पा हे सयपाक करायचा.
मग आता गॅस भेटत नव्हत. मग गॅसही महाग झालं तर
नाही मग, दोन टाक्या आहे ना.
हा पण मग तरी नाही का, फरक अस हो का?
अन्, अडीच महिने जातय ना मग, ग्यास मग काय नाही.
स्वयपाक निस्ता अडीच महिने जातयं.
हा. तुला किती महिने जातोय गॅस?
मला काही हिशोब नाही करत. प काही न संपला का संपला. जोडायची दुसरी.
असा काही अंदाज नाही लावीत का, किती महिने पूर्ला, किती नाही?
नाही, मांग-मांग करायचे ना तर ते मला डायरेक्ट तीन महिने, चार महिने जायचं मग. सकाळचेच संयपाक करते गॅसवर ना, आणि यंदा असं चुलीवर.
हम्म.
तीन, चार महिने जात आता मंग. घराच्या कामामध्ये जास्त राहचा ना स्वयंपाक.
हा.
मग, मैना झाला का संपून जायची लग
हा, मग जास्त माणसानच स‌इपाक क करायला लागत असेल ना?
हम्म.
हम्म. घराच काम राहिलय ना अजून.
हा व राहिलाय ना अजून, पुढं राहिलाय ना, क्लस तर राहिला अजून करायच.
हम्म. आतुन झालं का प्लॅस्टर?
हा आतून झालं प्लस्टर, बाहेरून राहिलंय.
हा, वैरू ताई आणि हळू-हळू.
हा ना, आग आई कठीण आहे ना हो.
हा ना, तेच तर आता पैसे भरपूर लागत होत
हम्म.
आमचे राहिले भरपूर काम बाकी अजून.
तुमचं राहिलंय का?
हा प्लास्टर लादी फरशी ते राहिलेय ना अजून.
आम्ही फरशी नाही. बसायला कोबाच केलाय खाली.
हा मग सध्या कुबास मग प्लस्टर झालं का मगच आम्ही फरची बसवणार आहे. आधी नाही?
आम्हाला परशी नाही बसवायची कोबाच ठेवायचे कारण खाली आहे ना. आणि रस्ता वर हय मग पाणी राहतंय ना. रस्त्यावर आहे असं. इथे खाली या असल का मग गार लागतय. परसी जास्त गार पडते ना.
हा.
असं जमीन सोडून उंच असले मग काय नाही.
हा.
मग असं खालपटे जरा.
हम. कोबा नाही गार पडत.
नाही नाही. कोबा नाही एवढा गार पडत ना.
हम. हा खडी टाकेल होती का?
हा.
हमं.
खडी वाश दोन्ही मिक्स.
बोल ना. स्वयंपाक झाला का मग? जेऊ ना. लवकर जेवतेस का लेट?
नाही रोजच्याच टाइमिंग हुवा आजच्या पुढं हम. कधी सवा आठ, कधी साडेआठ, कधी पाहुणे नऊ होतात.
उद्या रविवार उद्या सुट्टी असेल तुला?
सुट्टी हय पण मग त्या आजोबा आजारी झालेत ना जास्त.
ते पहायला जायची.
हो का. वय झाला असेल त्यांचं पण.
वय म्हणजे जास्त वय झालंय. एकशे सहा वर्ष झालंय.
बाबा!
ह अजून आहे ना आता. हम् केलतासा काय दहा जणांनी फोन? म्हण येऊन जाय. काहून आता खात नाही काही नाही. म्हणलं हा ये. पण गाड्याच नाही रात्री जायला यायला.
हा हा. गाड्या नाही राहती हा.
मग गाड्याच नाही रात्री.
हम्म.
मोटरसायकल वर जायला नाही वाटत आहे. रस्ता खराब हय तो.
हम.
मग म्हणलं उद्या जाईल एखादं गाडीन.
हा हा.
हे
वरा
वरा आहे ना. तो मोठा बारका आहे शाळेत तिकडं.
हा.
त्याला व त्याला लागातय. कोणी येत त्याचय बी.
जावा भेटायला. त्याला येत असल ना आठवण.
हा ना. त्याला येतेय आठवण.
ह
करतोय फोन सारांच्या याच्यावरुन ना. तर आताच ना आणला होता. आठ दिवस झाले. हम्म.
हम्म.
तुला म्हणले बी दे आम्हाले पाठवून.
कायच बी?
काकडीचा.
अग ना त्या इकत बी. इकत नाही का पुढी घेतली होती? आण ती लावलली होती. ती एक झाड उगेल नाये.
हा का?
हा एक उगेल नाये. मी म्हणते कधी बसून लावेलं तरी अजून उगेल नाये. ते इकत घेऊन लावेल नाही इ त.
न जेवढं लावलं ती ते उतरलत पका.
हा.
ह् चालावता खा कर लावायचं काम.
हा घेवड्याचं होत माक बी. घेवड्याचं मागीतला आसत दिला असं तुला पक्क.
ह.
ते घेवढं पनमग त्या लावलंय भी तरी त्याला थाकर उभं करायला लागत.
हा ना. खाकरय भेटते नाही. काहीच नाही. कुडून आणावान कुडून नाही ते कळत नाही.
हा नाही तर मग मांडव करायचा. मी त मांडवच करीते मग. दरवर्षी शेगा भरपूर राहते.
मांडवालाये मग मेढ उभी करा. लाकडा टाका.
हा तुला टाईम ये राहत नाही ना.
हम्म. मांडवच करायला लागल नाही खाकर भेटलत.
हा.
हम्म हम्म. मडव करून मग देईया करून. नाहीय का?
हा तेवढंच